हॅलो आवाज येतोय.
बोला.
कश्या आहे. उमं लहान बाळ, लहान बाळाच विषय चालू होता ना आपला.
हो, हो!
माझ मी ज्या वेळेला जॉइनिंग झालो, त्यावेळेला माझी मुलगी सात महिन्याची होती.
मग त्याच्यानंतर तिला मी सोडून, ट्रेनिंगला वगैरे जात होतो. आठ दिवस, पंधरा आठ दिवस ट्रेनिंग असायचं माझं. मग आम्ही याय म्हणजे असं सकाळी लवकर निघणार. परत संध्याकाळी येणार सात वाजता. तेव्हापासूनच तिच्या लक्ष, म्हणजे तेव्हापासूनच तिला सवय झालेली घरच्यांची जास्त.
म दिवसभ ती असं शांत बसायची.
होय, होय म्हणजे सारखं काहीतरी, काहीतरी खायला घातल्यानंतर. जर संध्याकाळ होईल तस तिची चिडचिड होणार.
हा!
पण अ राहायची ती. संध्याकाळ म्हणजे, निवांत राहायची बाकी काही त्रास वगैरे काय देत नव्हती.
जास्त आवाज येते का, माझ्या पलीकडचा.
होय, होय थोडा फार.
त्यामध्ये कसं अ! तिच्या-तिच्या टेन्शन मध्ये मी कधीच नसणार. आणि आता पण नाही, म्हणजे निवांत असते ती.
खूप छान तरी नंतर ही
हूं!
समजून घेते म्हना, तुम्हाला खूप सपोर्ट करते.
होय, होय तिचा सपोर्ट भरपूर आहे मला. मम्मा जाताना बाय करायचं.
होय.
असं त्यानी ते जास.
रडत वगैरे नाही.
नाय, नाय. रडणं नाही, दमवणं नाही. फक्त काय रात्रीच्या वेळेस, थोडंफार जवळ पाहिजे एवढं हूं.
हा, हा तेवा असं असते आओ लहान मुला
तेवढं तरी पाहिजेच की ओ हा आशा वर्कर आहे मी.
मग त्यामध्ये तुम्हाला लिखाणं वगैरे भरपूर असेल?
हा लिखाणाचं काम असतंय परत सगळे-सगळे रिपोर्ट सबमिशन करायचे असतात.
हा-हा,
आणि हे काय ते प्रत्येक-प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट आमच्याकडच म्हणजे आरोग्य संस्थेचा पाया आशाला ओळखलं जातय नाई. त्यामुळं काही जरी झालं गरोदर माता अस गरोदर मातेची तपासणी त्यांच पूर्ण नोंदी झाल्यापासून पूर्ण बाळ डिलिव्हरी होईपर्यंत सगळं आमच्याकड मग त्यामध्ये आणि वेगवेगळ्या म्हणजे असं वेगवेगळे हेड आहेत आमच्या कामात आणि वेगवेगळ्या ह्याची वेगवेगळ असं मानधन आम्हाला मिळत राहतयं.
हा-हा-हा,
सगळीच काम आहेत म्हणजे मिठामध्ये आयोडीन चेक करणं म्हणजे घरातल्या मिठापर्यंत
हा,
आमचं सगळं लक्ष असतयं.
होय.
घरात आपण मीठ चेक करायला लावतात आम्हाला.
हा-हा,
त्यामध्ये आयोडीन किती प्रमाणात आहे हे लक्षात म्हणजे आम्हाला दोन प्रकारचे लिक्विड दिलेली असतात. त्यांच्यावरन कळतंय अजून
तुम्ही ज्या भागात आशा वर्कर म्हणून काम करताय त्या भागातील लोक तुम्हाला सपोर्ट करतात.
होय-होय, त्यांच्यासोबत आमचं त्या पद्धतीनं बॉन्डिंगच तयार झालंय‌. म्हणजे आमच्या घरातली व्यक्ती असल्यासारखंच. आम्ही एक-दोन, दिवस नाही गेलो तर विचारणार
हॅलो! अवाज येतो का? हा,
हॅलो! आवाज येतोय? हॅलो!
हा येतोय.
हॅलो! हा, आम्ही दोन दिवस जरी आमच्या एरियामध्ये नाही गेलो तरी आम्हाला फोन येतात की तुम्ही का नाही आला? घरी सगळं व्यवस्थित आहे ना असं.
हा-हा, म्हणजे फुल सपोर्ट आहे म्हणाचा त्या एरियातल्या लोकांचा पण.
सगळ्यांचं अस हां. आणि सगळ्या गोष्टी सांगून सवरूनच होतात नाही आजारी असं असं दे किंवा हे असू दे सगळ्या सगळीकडन हम्म आशाला सपोर्ट केला जातोय. मग माझं कसं आहे मी असं जरा माझ बोलका स्वभाव असल्यामुळ पटकन मला लोक असं हे आहेत. लगेच बोलतात माझ्यासोबत. आणि ते तेच महत्वाचं असतय. हम्म. आता कसंय, जरा पावसाळ्याचे दिवस वगैरे चालूये. त्यामध्ये अतिसार अतिसार वगैरे सुरूय ना. मग लहान मुलांची काळजी घ्यायला लागते. लहान मुलांच्या काळजी मध्ये आम्हाला गोळ्या द्यायला लागतात. चौदा दिवसाच्या. अठ्ठावीस चौदा दिवस त्या गोळ्या संपवायच्याच. भले तुमच्या बाळाची तब्येत जरी सुधारली, तरी पण त्या संपवाव्याच लागतात. अस. तुमच्या बाळाला जरी शी लागलं ना, तरी तुमच्या आशाताईकडून मागून घ्या. तु्ही गोळ्या. झिंकच्या गोळ्या म्हणून असतात त्या. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आयुषा. हॅलो.
हा हा.
आवाज येत नाही का माझा?
हो हो. हा ऐकू येतय.
आता हा वारा सुटा लागलाय ना त्यामुळ, ह त्यामुळ आपलं म्हणजे हां येतोय. आत्ता येतोय बोला.
तुमचां येते की मला आवाज. तुमचां येत
आता हां वारा सुटाय लागलायं नां वातावरणामुंळे. ह. हां आता येतोय.
हो त्यामुंळे आवाज. हां बोला. त्याला ब
अजूंन मगं, तुमच्यां घरी कायं कायं चाललंय?
आमच्या घरी संध्या आता तरी, डिलेवरी झाल्यामुळं सव्वा महिना आहे. मगं घरी स्वच्छता वगैरें चालुय. स्वच्छता करण्याचे. बहीण आलीय. बहीणची मुलं. सगळा दंगा ग घातला. सगळेजन मिळून.
ते चाळीस दिवसांच असतय नां तुमच्यांत?
हो हो असतय आमच्याछ चाळीस दिवसांच. म ते स्वच्छ करायसाठी कसं, भांडी धुणं वगैरें सगळं काढतात.
हम्मं ते वेगवेगळ्या ह्यांचं व, वेगवेगळ्या रिच्युअल्स असतांत.
होय होय त्याप्रमाणें ते सगळं असत.
हम्मं.
मगं आता सगळ्यां त्यांची तयारी चालूंय. घरातलं बाहेर सगळं. भांडी, धुणं हे सगळं
हम्मं.
कराय लागलात. त्यांचाच आवाज थोडा फार येतोय. हां.
हां हां.
ते आमच्यात कसं, कंपल्सरी करावं लागतय.
आणि म्हणजे स्वच्छता ही पाहिजेच नाहीं. बाळांच्या दृष्टीनं. तुमच्या दृष्टीनं. हम्मं. स्वच्छता ही पाहिजेचं की त्यामुळ
आणि आमच्यात कसं लहान मुलाचं कणी खतना करतात.
हा.
म ते त्याज पण केलय त्याज
अ होय होय.
होय आणि ते कसं करणं म्हणजे असं परम परा आहे म्हणून करत नईत त्याज्यान कसं आजार वगैरे पण जातात ना भरपूर सध्या तर ते आता कॉमन झाले.
हा हा
तर मग त्याज ते पणं केलेय त्याज पण चालू हाय, त्याजी पण स्वच्छता होते. माझी पण स्वच्छता होते त्याज पण कसं वीस दिवसान स्वच्छ करायलाच लागतय त्याला पण जसं माझं असतय ना, तसं त्याज पण वीस दिवस असत्यात.
हा.
हा ते हे पणं होते दोन्ही पण करून टाका लाग
अ होय बरोबर आय ते म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टकोनांतून बरोबराय माणसानं स्वच्छच असायला पाहिजे हा
लहान मुलांसाठी स्वच्छ
हा. आरोग्याच्यां दृष्टीनं महत्वाचं अस, हम्म आपणं किती पणं हे केलं तरी सुद्धा कणी स्वच्छता ही पाहिजेच ओ
होय होय.
मस दे आता आम्ही कस त्या लहान मुलाचे कपडे वगैरे धूतो ना ते डे टॉल घालून वगैरे घालून धुतो, ते यो योग्य आहे डेटॉल वगैरे घालून धुण करणे.
अ होय होय, डेटॉल मूळ खूप काही जम्स वगैरे असतात ते निघून जातात आणि अ म्हणजे स्वच्छ राहतात नई.
हा.
आता जरा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळ वाळवायला त्रास होतोय.
होय वाळायला त्रास हो
वाळलेलं उन्हात वाळल्यानंतर परत आणि त्याज्यावरचे जम्स सगळे निघून जातात. उन्हात वाळलेलं चांगलं, हम्म
म तेला आणि थोड येस
हम्म हम्म हं
जेणे कु पण त्याज्यावरच जे ज थोडं गाहाठा असतो ना ते कपड्यांवर कसं आपणं कपडे घुतल्यानंतरन या वातावरणात थोडी गार राहतात ना ते कपडे मग त्याला इस्त्री केल्यामुळ ते अस जरा गरम होतात, ते बाळासाठी योग्य होतात ना
होय होय.
ऊनामुळ ऊन नसल्यामुळ तस हे होतय ना ते
हम्म म्हणजे असं ते काय म्हणतात की कोम अ हे कोमट टाईप असं हा हम्म हम्म त्यातच पण काळजी ही लय महत्वाची असत्या. काळजीच्या दृष्टीनं बरोबर हाय सगळ हे. लहान मुलाच्या बाबतीत लय
अस मुंग्या चावल्यासारखं होतय ना ते.
होय-होय,
लहान मुलगा रडणार
होय, त्रास
त्रास हा होत म्हणजे त्यांचं काय लहान बाळांचं काय आपल्याला कळून येत नाही नई. आणि ती काय आपल्याला सांगत नाहीत मला हा त्रास व्हाय लागलाय म्हणून.
होय-होय,
त्यामुळं सगळंच हे केलेल आहे त्याचं
लहान मुलांची काळजी घेईल तितकी क कमी असं वाटतंय.
होय, तितकं कमीच आहे. हम्म, ठीक आहे घ्या, मी परत आणि हे करतो तुम्हाला हा हम्म,
हा ठेवा.